हॅलो!
बोला आवाज येतोय? काही नाही आवरडलं आता तुमचं आवरलं? अजून जेवण बाकी आहे आमचं हम्. तुमचं जेवण झालं?
हो. आह म्हणजे म मी जाते ना हो कामावर मग तिच्यासोबतच जेवायचं नाश जाऊदे. नाही करून देत मग तीला.
हम् हम्.
नाश्ता नसल्यावर बुक पण लवकर लागते ना.
ह मग? मग धावपळ होत असताना मम्मीची पण?
हो लई आहो ती शाळेवर भात कराय जाते ना.
हा हा.
मग टायमिंग मध्ये तर जावंच लागतं.
हे पण ते पण तुमचं पण अर्ध चित्ते तुमच्याकडे.
हो.
ये लई डोक्याला ताण राहतो.
आणि त्यात आणि घे पाऊस किस्ता पाऊस पडतोय बघितला ना आठवड्याचा मी इकड आल्यापासन शुक्रवारपासन पावसानं नसते घाणघाण केल्या.
आईकड आपल्याकडे नाशिककडे नाही एवढा पाऊस प आता कालपर्वापासून चांगलं चालू झालेलं आहे रात
हो ना मी इकड आले क नाही बघा त्याच्या दुसऱ्या दिवशी पासून इकड पाऊस चालू आहे ना. कंटीन्यू पाऊस चालू आहे.
हो ना.
बैलारामच नाही आणि आमचं कसं घर रानात आहे ना मम्मीचं त्यामुळे चिख चकल वगैरे भरपूर मग घरात ना बाहेरच निघू वाटत नाही. लस चिकखल चिक्खल झालंय नुसत आणि घरा शेजारी पाणी पण साटतं ना. तळ असल्यामुळे. हॅलो! हॅलो!